आणि् हा बोलाय
हॅलो हॅलो दिदी तुम्हाला म
हा येतोय तुमचा आवाज मला
एक
ह माझा आवाज येतोय तुम्हाला मा माझा ये ना तुम्हाला हॅलो
हा तर मला ना त तुमच्या सोबत फॅम कुठुंब येतोय ना के चालेल तर फाम बदल थोड
ह
ोलूया त्या विषयवर सर्वप्रथम मला माझ्या फॅमिलीबद्ल सांगायला खूप आवडेल तुम्हाला कारण आपण बो ना की एकत्र कुटुंब पद्धती खूप छान असते किंवा त्यात खूप आनंद मिळतो त्यात खूप आप क प्रेम जिवाळा माया असते तर सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबाबद्दल सांगतेन हा तर माझ कुटुंबामध्ये ना अ मी माझी आजी माझे आजोबा माझी मम्मी अ ्पा ददी ऍक्च्युली मला ब्रदर नाही आहे दिदी माझी काका काकी आणि माझ्या दोन बहिणी आणि भाऊ म्हणजे झुलत भाहू आहे मला सत्का भाऊ नाहीये आता मी इतके जण म्हणजे अ राहत मला खूप छान वाटतं की फॅमिली मधे आम्ही राहत आलो आहे म्हणजे परंपरेनुसार माझ्या आजी असं म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची आजी देखील आमच्या सोबत आहे.
हं.
तर त्यां च्यामुळे मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. न गोष्टी जसं की आपण बोलतो. अगोदरचा परंपरा आता आपण बघत आहे की आजची पिढी ही मॉडर्न होत चालली आहे. आपण असं बोलतो की श्रद्धा असावी किंवा अंधश्रद्धा नसावी असं म्हणत बरोबर पण मला असं वाटत की ज आप जी वगैरे सांगते ना की एखाद्या म्हणजे आता आपण मासिक पाळी घेऊया तर ते झाल्यानंतर आपली आजी बोलते कि तू देवळात वगैरे जाऊ नकोस. किंवा जास्त उड्या मारू नकोस, एखाद्याच ठिकाणी बस तर, हे आपल्याला काय वाटतं की घाण आहे किंवा असं काही नसतं. आजच्या जगातले य आपण बोलतो ना कि विचार करतो आम्ही शिक शिकलेले आहात शिकलेले आहोत. आम्ही मॉडर्न आहे असं काही नसतं. तर हे बरोबर आपलं देखील बरोबर आहे आणि आजीचं देखील बरोबर आहे. पण आजीच्या सांगण्या पाठी माग एक वे तो नसतो. काक्त आजीला ते सांगता येत नाही की आजीच मत काय असतं. त्या पिरिययड्समध्ये आपल्या म्हणजे बॉडीतून ब्लड बाहेर निघत असतं तर तिचं मत काय आहे की, आपण जास्त हालचाल वगैरे केली तर आपल्या अंग दुखल, पोटामध्ये दुखल, आपल्यालाच त्रास होईल, आपल्याला काम न
होय, सांगत असते होय.
हा तर आपण त्याचा दुसरा अर्थ काढतो की देवाजवळ जाऊ नये देवाला चालत नाही अशुभ आहे का असं आपण अर्थ काढतो तर हे आजीच एक प्रेम असतं किंवा आपण बघतो आता लहान मुले म्हणजे आपणच लहानपणी आता सगळेच लहानपणी पडले आहेत खेळताना वगैरे. तर पडल्यानंतर आजच्या काळात लगेच कसं आपण ऍड मधे बघतो किंवा दवाखान्यात आपण लगेच डेटॉल वगैरे लावायचो, तर अगोदरच्या काळात आजीवाईचा बटवा म्हणून फेमस होतं आजीच्या बटव्यामध्ये हळदासत होती. तर ती हळदाची पटकन काढून लावत होती. हळदीमुळे म्हणजे आपल्या शरीरात जे जंतू गेलेले आहेत ते मरत होते. थोडं दुखत होतं. मरत होते तेच काम आता डेटॉल करतय. तर का त्या ज्या आजी हळद लावत होती. ती जखम भरत होती. का त्या जखमामध्ये प्रेम होतं आजी ची काळजी होती. आता ते डेटॉल वगैरे भर जखम पण हे सगळं आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीकडे हा हो आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्यास थोडा आताच्या मुली त्यांना अड्जस्ट करता येईना झालंय. आता आपण बघतो कि विभक्त कुटुंब पद्धती चालू झालेल्या आहेत. बागा आता फक्त नवरा बायको किंवा हा मुलं मुली असं राहतात म्हणजे एकत्र राहत नाही. व काकी काकू
कारण कुणाचं पटतच नाही. आपण पटवून घेतच नाही. आपल्यात भांडणं वगैरे होतात किंवा उलटं बोलण राग, द्वेष, मस्त. आज जग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माणूस खूप स्वार्थी होत चाललेला आहे बरोबर ना? तर या स्वार्थी जगात आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने राहतो हे मला खूप छान वाटतं. कारण माझे भाऊ आम्ही ना सकाळी उठल्यानंतर अ माझ्या काका आणि माझ्या पप्पा बिझनेस म्हणजे आमचा ा व्यवसाय आहे त्यासाठी बाहेर पडतात मग माझी आजी म्हणजे दोन आजी एक आजी आहे ती फक्त बसून आम्हाला सांगते की हे म्हणजे मम्मी मम्मी आणि काकीनें सांगते की तुम्ही हे करा मग तुमला इझी जाईल का म्हणे जाईल आणि दुसऱ्या जी आहे ना ती आम्हाला हेल्प करते म्हणजे काकी आणि मम्मीला हेल्प करते ग आमची माझी आई आहे ते स्वयंपाक करते काकी लगेच म्हणजे मदत करते जर चपाती करत असेल तर काकी चपाती भाजून घेत कपडे करायचे असेल तर तुरण वगैरे घेणे किंवा वाळत घालणे भांडी धुवायची असेल तर घासून देणे असं मिळून मिसळून काम करतात त्यामुळे आपल्यात आपुलकी जिवळा निर्माण होतो ना आणि काम पण पटपट होतं काम करण्यास प्रेर आणि एकमेकांबद्दल मनात अ म्हणजे एक आपल क म्हणजे आपलेपणा निर्माण राहतो आणि आपल्या मनातून वाटत की हा आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या सोबत कोणीत आहे आपल्या पाठीमाग आपलं कुटुंब आहे बरोबर ना म्हणजे वाईट प्रसंग की खंबीरपणे आपल्या पाठी मग कोण उभे असेल तर कोणी कु बतात जक्त म्हणजे सांगत की तू हे म्हणजे असं वाईट प्रसंग आला अस तर मी आलं तो बोलवशील का म्हणजे फक्त सांगू शकत की तू हे पण सात मात्र कुटुंबच येत चांगलं म्हणजे चांगली परिस्थिती असू दे किंवा वाईट परिस्थिती असू दे कूठं बंच आपल्या सोबत राहतं शेवट पर्यंत बरोबर ना. त्यानंतर आम्ही ना दुपारी मग बाबा किंवा बाबा किंवा काका म्हणजे मी मोठे पप्पा असं बोलतो का कांणा आम्ही सगळे एकत्र येतो. द आनंदाने जेवण करतो गोल बसून त्यानंतर मग म्हणजे सुटीच्या दिवशी तेवढं आम्ही घरी असतो ना त्यानंतर आम्ही काॅलेज किंवा स्कूलमध्ये वगैरे असतो. तर त्यानंतर मग रात्री आमचे बाबा वगैरे आणि परत म्हणजे आणि जातात ना, बिझनेस साठी मग त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आम्ही टेरेस वर गप्पा मारत बसतो म्हणजे मोबाईल जास्त युज च नसतं ना. म्हणजे एकत्र फॅमिली तर कस एकत्र फॅमिली असल्यानंतर जास्त मोबाईल युज करता येत नाही ना म्हणजे आपण फक्त कुटुंबात सोबत टाईम स्पेंड केला तरी चालेल आणि आप आपलं मोठं कुटुंब असेल तर आपल्याला मोबाईल देखील घ्या यला लागत नाही. कारण आपली आजी आपल्याला सगळी माहिती सांगत असते. जगभरात घडणार आहे अजीला सगळ सगळं माहित असते. होय कारण तिच्याजवळ तेवढं ज्ञान असतं ना आजी बोलत असते की तुझ्यापेक्षा उन्हाळे पावसाळी जास्त म्हणजेच काय तुझ्यापेक्षा जास्त जीवन मी जगले आहे. मला जास्त अनुभव आहे. असं म्हणत असते ती थोडक्यात, हा तर आणि रात्री मस्त त्यापैकी असं चर्चा करत डिसिजन करत मजा मस्ती हसत खेळत असा आम्ही बसतो मग रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही टेरेसवरच जेवतो सर्वजण आई, काकी जेवण आणतात मस्तपैकी आम्ही म्हणजे असं बोलतात की जेवढा आपण लोक एकत्र राहील तेवढी अर्धी भाकरी एक्स्ट्रा जाते. किंवा अर्धी चपाती, पोळी एक्स्ट्रा जाते आपल्याला आणि आपण एकटंच जेवाय लागलो ना. जेवण जात अस म्हणतात तर आम्ही खूप आनंदाने खूप छान पद्धतीने जीवन जगतो खूप छान वाटत माझ्या फॅमिलीमध्ये आणि मी खूप लक्की आहे की मी एकत्र फॅमिलीमध्ये राह ते. एकत्र फॅमिली मध्ये एजॉय करते आणि लोकांसारखं विभक्त फॅमिलीमध्ये नसून म्हणजे हम दो हमे दो सारखं नसून किंवा ही बहीण भाऊ आम्ही दोघी बहीण भाऊ असं नसून, माझी आजी तिची आ आई म्हणजे तिची सासू माझी काकी काका तिचे तिची मुलं माझे भाऊ, बहीण, भावंडे, माझी बहीण, माझे मम्मी, पप्पा मी खूप गुण्या गोविंदाने राहतो. आणि मला एखादा वाईट प्रसंग आला माझ्यावर समजा काही मी बाहेर गेले आणि माझ ऑनलाईन पैसे पे वगैरे होत नसेल आणि बाबांचे खूप असं जर ओरडाय लागले. की तू खूप पैसे उडवतेस किंवा खर्च करतेस, तर मी काकाना कॉल केला तर मला काका देखील हक्काने असं देत्यात घे जा तुला काय पाहिजे तू शॉपिंग करणार आहेस ना कर जा खा जा खाऊ खाजा काही देखील खा एन्जॉय कर तु कशाची मला पडू देत नाही माझी फॅमिली खू प लक्की म्हणजे माझी फॅमिली खूप छान आहे मी खूप लक्की आहे असं मला म्हणता येईल. तर तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण राह तात म्हणजे तुम्ही कसं एन्जॉय करता?
आमच्या आमच्या फॅमिलीत पण आम्ही मी माझे मिस्टर दिदी दी दी चे मिस्टर दिदी दोन मुले आणि सासूबाई सासरे आणि आमच्या मिस्ट रांचे आजोबा पण आहेत. असे आम्ही नऊ जण आहे घरी सध्या हम्म फॅमिली आमची एकत्रच आहे आणि आची सासबा आणि सास दुरे सुद्धा आई वडिलांपमाणेच आहेत कारण कोकणी माणसं म्हणतात साधी वळीत
खू हा असं ते सॉग पण होत ना खूप कोकण्ची माणसं साधी भोळी असं वगैरे खायचं होत ना आणि ते अस आईव मी तुम्हाला बोललेच होते की मागच्या कॉलमध्येध्ये की आम्ही फ फिरायला वगैरे आलेलो तर तेथील माणसं खूप प्रेमळ होती
हय हय माणस त प्रेमळ असते हथले सगळेच माणसं घरची फॅमिलीची म्हणण्यापेक्षा बाहेरची पण हिथ लहान आणि मोठं असं बघितलं जाय
ह
एखद्याच्या समजा आपण लग्ना आता लगनच मजा झाली समजा एकादच्या आपण पाया पडतो लगन लग्न रिर्न त्यांच एज किती वे असू दे पन्नास साठ किती वे असू दे ति रिटर्न पाया पडत तिने असं म्हणतलेत की हम् हा मान दिला जातो तिने असं म्हणत की लहान मोठं बघायचं नाही आप आपण पडलं ना ते पुुढले पण अस रिटर्न आपल्या पायावर
हो म्हणजे खूप छान शिकवण हा म्हणजे कोकण साईडची खूप छान शिकवण आहे ह हा खूप ज्ञानात म्हणजे ज्ञान देखील खूप छान आहे म्हणजे तेथील प्रेम देखील तेवढंच आहे असं म्हण म्हणजे मी फक्त माझ्या फॅमिलीबद्दल तुम्ही फक्त तुमच्या फॅमिलीबद्दल न सांगता तुम्ही पूर्ण कोकणची माहिती म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हटलं की माझं घर हे माझी फॅमिली असून माझी गाव म्हणजे माझं कोकण देखील माझी एक फॅमिलीच आहे
ह म्हणजे खरं सांगू म्हणजे असं म्हणाय गेलं मना गले ना ख अे मोठे मोठे आपल्या सिटी नसते छोटे छोटे वाड्या असात पण त्या छोट्या छोट्या वाड्यात पल क वरपूर असस्त सगळे सण एकत्र साजरे केले जातात
खूप छान म्हणजे तुमच्यासोबत थोडं फॅमिली सोबत डिस्कशन करून खूप छान वाटलं मी पु ह तुम्हाला कॉल करेन आता दिदी ठेवते थोडं बीझी आहे ओके बाय
बाय ड्राऊ बोल सा लाग